हॅलो
नाय ना
हा येतय की बोला की
हो सर
हॅलो
ऐकू येत ये ना
हा येत आत्ता बोला की?
हा
हम्म काय झालं? मध्येच केला
हा सासूबाईचा कॉल आला वो मला आणि आमच्या सासूबाई जरा - मला
आवाज गेला तुमचा ह
ह
हॅलो.
तो बसेले उचलेल बरं.
काय झाल?
ह
तुमचा आवाज कट व्हायलाय. जरा रेंज मध्ये या की.
नाही अजून पण येयना आवाज.
मला यालाय की तुमचा आवाज.
तुमचा मला येयना. मला पण रेज हाय की.
बघा आता येतोय का?
हा हा बोला आता.
हा त्या जरा हायच स्ट्रीट त्यामुळ अर्जेंटली उचलावं लागला. तर असं मधून तर उचलत नाही सोडाच. कारण कॉल सबमिट होतात ना डायरेक्टली.
हा.
आता तसेच माझ्या दो चार कॉल वेस्ट गेले आता. म्हणून.
होय होय नाही समजते सोडा. तुमच्याकडून आलय मी कट केले म्हणल्यावर तुम्हाचा सबमिट होत नाही तसा. जर तुम्हीच कट केला ना तर ते सबमिट होत.
नाही ते तुम्ही कट केला ना तिकडनं. मग माझा इकडून कसा कॉल चालू राहणार.
हा तेच की. म मग नाही सबमिट होत ते.
झाला तो ऑलरेडी. दोनशे नऊ सेकंदाचा काहीतरी कॉल झाला. हम्म्म.
सॉरी ह. माझ्या मुळ एक कॉलकट झाला. पण काय झा ते प्रॉब्लेम असल्यामुळे. नाहीत नाही उचलला नसता मग.
हम्म हम्म.
जेवण वगैरे झालं?
होय झालं बघा.
हा हा. मग कितीला झोपताय?
झोपेच काय टायम टायमिंग नाही. बारा साडेबारा वाजत्यात.
होय का? हा हा.
हम्म. तुम्ही कितीला झोपताय?
आमचं काय नाही. सगळं मुलावर डिपेंड असतं आमचं.
हा झोपताय काय रात्री?
झोपते झोपते.
हम्म.
हॅलो येते ना ऐकू व्यवस्थित?
हा येतय की, बोला की.
ह. मग सध्याता तुम्ही जे शिक्षण घेत होता. त्यामध्ये असं तुम्हाना कसं म्हणजे काय काय शिक्षण व्यवस्थ म्हणजे काय काय गरजेचं होतं. त्यात शिक्षण घेेत असताना. म्हणजे आता तुम्ही सायन्स करत होता ना? मग सायन्स मध्ये तुम्ही तुम्हाला काय काय शिकणं गरजेचं होतं?
सायन्स मध्ये खर तररी मी जे डी आयचं म्हणजे इंजिनिअरिंग करायचं काय माझं डोक्यात नव्हतंच. जस्ट असं मैत्रिणी म्हणली की आपण सायन्स घेऊया म्हणून ते सायन्स घेतला असं झालं ते.
होय असं झालं होय मग तुम्हाला सायन्सची आवड नव्हती?
असं घ्यायचं म्हणून असं कधी म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्टस या कशातच मला ऍडमिशन घ्याचं नव्हतं.
होय हा हा.
हम्म.. पण ते कसं होतंय एक मैत्रीण चालल्या आपण पण जाऊया असं झालं ते.
हा हा हा मग सायनस या फिल्डबद्दल मला सांगा कारण मी आर्ट्सची आहे, त्यामुळे मला त्या फिल्डबद्दल काही माहिती नाही.
ह.
म सायन्समध्ये काय काय हाय कसं असतं?
सायन्स मध्ये मॅथ्स, केमिस्ट्री, बायो, फिजिक्स हे सगळं असतय.
हा हा.
हम्.
केमिस्ट्री मध्ये काय सगळं केमिकल येतय. आणि फिजिक्स मध्ये काय सगळं मॅग्नेटिकच मॅथ्समध्ये काय आपलं मॅथ्स दोन पार्ट असतात ते. हेच तीन मेन विषय बाकीच कुठलं नाही.
हा हा बाकीचे सगळे नॉर्मल विषय असतात का हे तीनच असतात?
होय मराठी आय टी असतय.
हा.
कुठलं पण एक सिलेक्ट करायचं आपण जे पाहिजे.
हा हा.
कोणाकुणाला मॅथ्स बायो मिक्स असतय, कोणाकुणाच मॅथ्स बायो वेगळं वेगळं असतय.
हा हा.
हम्म.
हा हॅलो येत नाही ना बॅकग्राउंड वाईस काही येत नाही ना जास्त?
नाही नाही येत नाही मधी मधी येत मधी मध्ये येत नाही. आता काय चालायचं आता. होय.
आता घरात आहे म्हणल्यावर तसं होणारच.
हम्म.
घरचे कधी झोपतात?
झोपतात आता ते डिलव्हरी झाल्यापासून ते सगळे बारालाच झोपतात. अस तर अकराला झोपतात.
हम् हम् हम्.
ओके. मग म्हणतात ना की सायन्स फील्डला फी पण जास्त असते.
जास्त असते म्हणजे.
हा म्हणजे सायन्स फिल्डमध्येध्ये ज कॉमनली कसं आर्ट्स आणि कॉमर्स ला एवढी जास्त फ फी वगैरे जास्त नसते. दोन तीन हजारमध्ये कव्हर होउन जातं. ॲडमिशनला वगैरे आणि एक्झामच्या वेळेला पाचशे वगैरे असं होऊन जातं.
हम्म नाही आता सायन्स ची डिमांड वाढल्या लय.
म्हणूनच म्हणलं मी सायन्स फीज वगैरे किती असते. होय . मग त्याला फी व म्हणजे तुम्ही ऍडमिशन फी वगैरे किती भरलाय टोटल मिळून.
अकॅडमीची फी वेगळी असत्या रेग्युलर कॉलेजची फी वेगळी असत्या.
होय होय.
हम्म माझी होती की वीस पंचवीस होती.
वीस पंचवीस हजार.
अकरावीला हा अकरावीला वीस पंचवीस होती आणि बारावीला पस्तीस काय चाळीस होती
होय, भरपूर होतं की.
वय.
तर आता एड्युकेशन पण महाग झाले‌.
होय. एज्युकेशन आणि हॉस्पिटल भरपूर पैसा पाहिजे त्याला.
होय होय.
पैशाशिवाय काय नाही तिथं आता.
ते तर आहेच.
हम्म पुुढचं भविष्य घडवायचं असलं तर एज्युकेशन ला भरपूर पैसा वटवा लागतोय.
होय.
माणूस महत्त्वाचा असला तर हॉस्पिटलला पैसा वतावा लागतंय. माणूस तर काय महत्त्वाचा असतेच सगळ्यातना. पैशावर पण डिपेंड करतय आता ते.
होय होय.
हम्म. पैसा बोलतातय सगळीकडं.
हे तर आहे सोडा जास्तीत जास्त आता एज्युकेशन साठी पैसा महत्त्वाचा झालाय. जितके पैसे देत तितकं चांगलं एज्युकेशन मिते असं म्हणतात कसं
एजु पैशांसाठीच नाही आता सगळ्या गोष्टींसाठी पहिला पैसे पाहिजेत बघा पैशांशिवाय काय नाही.
हो ते तर आहेच. पैसा हाय काय टिकतं नाही.
पैसा काय येतोय असा येतोय आणि असा जातोय
येताना म लई कष्ट कराव लागतात आणि जाताना सहजच जाते असं वाटते.
महिन्याचं पैसे एकाच दिवसात सपत्यात अस होतं लागलं तर म एक एका महिन्या एका महिन्यात पुढच्या महिन्याच काढायचं असते ते नाही म्हणलं तर आठ पंधरा दिवसात संपून जातय
होय होय तसच होतय ते
आठ पंधरा दिवसांसाठी महिनाभर कष्ट काढाय
आणि आता तरी दवाखान्यासाठी जरी आपण गेलो एखादा दाखवायला कराला सहज जरी अस गेलो एखादा ताप वगैरे आले म्हणून नाही नाही म्हणताना ह जार रुपये सहज उडून जातात पैशाला तर किंमत किंमतच काय राहिलेली नाही असं झालंय ते
मग चांगल्या डॉक्टरांकडे गेलं तर महागाच्या गोळ्या तेन देत त्यात
होय सहज हजारपर्यंत तरी नाही नाही म्हणेपरेंत जातय होय होय त्रास होतोय तिथचं आणि हॉस्पिटल मध्ये पण कस झालंय आता जास्त आप ण चांगल्या हॉ स्पिटल मध्ये बघायला गेलं तर बसल्या जागी सहज पैशे खर्च होतात तिथं तर पैशांची किंमतच नाही राहिली.
होय
हॉस्पिटलमध्ये
हम्म मग काय तर
तेनी तर सहज पैसे काढून घेतात. रक्त चेक करा हे चेक करा ते चेक करा सहज बसल्या बसल्या पैसे निघतात बघा तिथं पण
मग काय तर हजार बाराशे रुपये असं सहज एका टायमिंगला जातय ते
हं तेच मिळवण्यासाठी तीन-चार दिवस सहज राबाय लागतय भजन रात्री एक करून
त्यामूळे त्या एज्युकेशन ना त्या हॉस्पिटलला खूप पैसेही भरावे लागतात आ आता तरी सगळ्या गोष्टी कॉमनच झालंय महागाई पण इतकी वाढल्या कि ती सहज पैशे मिळवनं खूप अवघड झालय जास्तीत जास्त क कष्ट करायच आणि त त्या कमीत कमी पैसा मिळवायचा असं झालंय ते
जास्त कमवणाऱ्यांचं काय विषय नाही सोडा त्यांचं होऊन जातय पण जे राबत्यात की नाही त्यांचं लई हाल आहेत
कष्ट करून राबणाऱ्यांचंच हाल हाय
हं मग काय तर ऑफिसर मॅनेजर असत्यात त्यांचं काय नाही ह
होय
त्यांचं काय हम्म
होय होय
आणि काय पाऊस चालू हाय काय तिकडं?
भरपूर तिथं
हम्म हाय इथं पण चालू हाय
संध्याकाळ पासून चालूच यथं.
हम्म ठेवतो मी दहा मिनिट झालेत.
हो हो चालतं